हॅलो!
हॅलो!
हा आवाज येत आहे का?
हो येते.
हा हा आवाजच ना झालेवर रेंज प्रॉब्लेम ल आला हच्यात आवाजच आहे ना झाला एक दोन ती
इथे पण ज नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे वर ज हे झालंय
हा हे झाल्या मग आता दोन तीन कॉल माझे तसेच गेले बघा वायाच. असं माझ इकडून कॉलच लागणार झालेत.
होय.
असं झालय तुम्ही कुठून आहे?
मा मी चांगली.
सांगली काय?
हा तुम्ही?
आम्ही इकडे कोल्हापूर जिल्ह्यातून
हा हा.
हा सांगलीमध्ये म्हणजे मेन सांगलीतऐ काय तुम्ही आमचं माहेर तिकड तासगाव कड आहे ना सांगली जिल्ह्यात
सांगली मिरजमध्ये मिरजमध्ये
हा हा हा.
हम्म‌.
जॉब करताय काय तुम्ही?
जॉब नाही करत होते पण आता नाही करत लहान मुलं ना त्याच्यामु
हा हा म्हणजे तुम्ही किती झाला तुम शिक
ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे
म्हणजे अ
हॅलो
कॉमर्स म
कॉमर्स म हो हो बिकॉम हॅलो
हा हा मुका मुकाय जो होता हॅलो
कम्प्युटर ऑपरेटर व होते हॅलो
हा हा हा हा येतोय आवाज हा हा आवाज येते का
हो हो येतो
हा हा म्हणजे कॉमर्स म्हणजे तुमच करून आता किती वर्ष झाले बारावी कॉमर्स
बारावी कॉमर्स करून म्हणजे जास्त ते दोन तीन वाज झाले नंतर ना माझा ग्याप झाला ना लहान मुलगा होता म्हणून हम् मग ते ग्रॅज्युएशन कमप्लीट झालं यावर्षी
हा हा म्हणजे कस म मी आता बाहेरूनच परीक्षा देणार आहे नाही असं चाललंय माझं जरा कॉमर्स मधून
हम् ह ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार आहे काय
हा म्हणजे बारावी तरी करणार आहे ना ग्रॅज करायचंय असं कॉमर्स मधून मग ते अकाउंटिंगचा उघड असते त्याला
नाही एवढं म्हणजे अभ्यास वगैरे केला तर नाही सोपं जातय
हा हा म्हणजे आता असं बाहेरून द्यायचं म्हंटलं तर ते डायरेक्ट परीक्षेला जायला पाहिजे ना मग ते असं होईल का ते अस अकाउंटिंग सुधे
होय ते कस आपल्यावर असत ना म्हणजे आपण किती अभ्यास करतोय किंवा मग आपल्याला कितपत येत आहे त्याच्यातलं त्यावरून
हा हा मग तुम्ही त्याच्यानंतर कुठला कोर्स वगैरे नाही केला काय
नाही म आत्ता झाले कमप्लीट मग याच्या पुढे करायचं
ह ह ह म्हणजे अस टॅली वगैरे केलं तरी चालतय ना बारावी झालं म्हंटलं समज आपली तर अ टेली वगैरे केले तरी चालतय ना ते पण अवघड असतय ना
नाही एवढ त्याच पण नाही का म्हणजे मी तर केला नाही पण आपण लावणार आहे पण माझे एक मैत करत होते ना एवढं नाही काय म्हण त्यांनी बेसिक पासून शिकवतात जर तुम्ही अकाउंटिंगला ऍडमिशन घेत सतात त्यायले लावलं तर तुम्हाला सोपं जाईल
सोपं जर का जर अकाउंटिंगच जरा हे करायला पाहिजे अभ्यास बाकीचं सोप नाही कॉमर्स म म्हणजे कॉमर्समध्येध्ये आता म्हणजे कुठले कुठले विषय असतात आता
कॉमर्समध्ये अकाउंटिंगच असत राज्या म्हणजे आपल्या विष आपल्यावर असतं ना कोण कोणत्या कोण्या विषयी ते आता अकरा हो हम्म
अस तुम्हाला किती होते टक्के बारावी
बारावीस मला होते न पाठ
साात का ह ह म्हणजे बाहेरूनच केलाय का
हो, मी अकरावी केले ना गॅप सर्टिफिकेट भरून. डायरेक्ट बारावी ब बारावीला बसले असतेय म्हणून
म्हणजे अकरावी नाही केली तरी चालत ना.
हो, ते गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं ना. त्यांना म्हणजे सांगावं लागतं तर.
हा, हा मग ते गॅप सर्टिफिकेट ते असं कुठं घ्यायचं?
तिथच कॉलेजमध्ये म्हणजे तुम्ही जिथं ऍडमिशन घेणार आहे ना तिथं द्यायचे मग ते इथ करून घेतात. हो, आधीच तर आता काय कसं आहे माहित नाही. पण मी जव्हा बारावीला ऍडमिशन घेत होते ना तेव्हा होतं हो. ह
म्हणजे आता एक्स्टर्नल घ्यायचं. कधी फॉर्म असत्यात त्याचं सुटलेलं व टाकायच त्याच फॉर्म.
हा जून जुलै आता पण असेल काय सुरुवात म्हणजे, शक्यतो कॉलेज च कस लेटच असत ना. हा एक्सटर्नलच पण लेटच असत. ते आता कॉलेज ऍडमिशन सुरूच होतील. ना मग त्याच्यात ऍडमिशन विचारायचं कॉलेज तेन. चषास कवालेिटी
हा हा हा म्हणजे एक्सटर्नलच पण ह्या कॉलेजच होते. त्याच्यातून होय होय.
होम हम ह
दहावीच झाले. कस ते आमच्या ती कड जादा म्हणजे असे शिकवत नाहीत नाही आमच्या तिकडं. मम्मीच्या तिकडं मग सहा मुली ते होत्या मग, सगळ्यांची आमची दहावीच झाल्या कुणाची दहावीच्या पुढे अस झालीच नाही. जास्त करून, असं आहे. मग हितं लग्न झालं. होय. मग लग्न झाल्यावर शिकवणार होती ह आमचे मिस्टर शिकवणार होत पण कसं ते, माझं ते मन झालं नाही ना. नको, नको, नको असं झालं ते कसं लग्न च्या आधी शिकतोय. तस ते, मग आता मुलं शाळेला जाय लागलेत मग दिवसभर काय करायचं म्हणून ते, असं डोक्यात यायला लागले करूया म्हणून.
हम् हो ना चांगलं की म्हणजे आज ते विचार करनारे जास्त करून नसतच आता.
ह
पण शिकायची इच्छा आहे म्हटल्यावर. चांगल शिकायचं मग एवढं काय नस काय दिवसभर मुले शाळेत जात्यात म्हणलावर तुमच अभ्यास.
अभ्यास क होईल हा तेच करायचंय नाही. ते जरा म्ह जरा विचाराव तरी म्हंटलं नाही. तर तू शिकली जी आता शिकलेलं तुम्हाला तर शिकलंय म्हटलंवर तुम्हाला जर माहिती आहे. नाही कसं काय असतं. ते त्यामुळे विचारावं म्हटलं. अच्छा
हा ह काय नाही. एवढं पण मी पण एक्सटर्न बसले आता.
हो, काय म्हणजे आता हे बी कॉम वगैरे तुमचं सगळं एक्सटर्नल मध्येच झालं.
हो, ग्रॅज्युएशन पण एक्सटर्नल मध्ये झालं. मी फक्त एक्झामलाच जात होते.
हा हा हा तुम्ही कुठे इचलकरंजी मध्ये शिकला? अ तुम्ही सांगलीमध्ये ना हा तुम्ही सांगलीमध्ये बरोबर. हा हा हा
मी तिकड शिकलोय जे जेजुरीत.
होय ते लांब आहे काय?
हो, लांब पण होत पण.
होय नाय.
इथंच झालंय माझं कॉलेज. किती म्हणलं कॉलेज कंप्लीट
तिकडं काय?
हो
मग तुम्ही तिकडे जात होता, परीक्षेला?
हो, एक्झाम हो
होय
एक्झामला
हा हा हा
हम्म हम्म
म्हणजे वर्षातून एकदा जा जायला लागतय काय, काय दोनदा?
तुमचे किती झाले कॉल अजून करायचे.
म्हणजे अजून राहिलेत बघा, आता कितवा आहे हा? एक होते का आता, हे माझे दोन तीन असेच गेलेत नुसते ला लागलेत आणि झिरो सेकंदचेच झालेत.
माझे, हो माझे फक्त माझे कंप्लिट झाल्या. पण त्याच्यातले पाच सहाच व्यवस्थित झाल्यात, बाकी सगळे ऑटोमॅटिकलीच अ म्हणजे हे झालं, सबमिट झालं.
होय काय?
हम्म
म्हणजे, तुम्हाला आता नुसतं अ आता आम्ही कॉल लावला तरच होतय काय, तिकडून तुम्हाला लावायला येत नाही?
हा, नाही येत माझं ते कम्प्लेंट दाखवते ना आता.
मग तुम्ही लावून बघितलं, ते येतच नसल मग रिफ्रेश, सबमिट सगळं केलं काय?
हो सगळं केलं, येत नाही मग राहू दे म्हणलं, विचारलं पण होतं ग्रुपवर पण नाही, तसच प्रॉब्लेम यायला लागलाय.
हम्म हम्म होय?
हम्म
मग आता सोमवारी आता टास्क येतं की नाही, बघाय पाहिजे तुम्हाला पुढं.
टास्क आलेत की मला पुढचे.
आलते आलेत, कधी आलेत मग तुमचं एक कधी झालं?
मला आधी मग वाटलं ट्रान्सपेशन तास अ हे आलाय टास्क. नंतरन मग फोन अ फ्रेंड चा आलता.
हा नाही आता हे फोन फ्रीन्ड झाल्यावर, तेच्या पुढचा आलाय का?
कोणाचय हो आलंय की मला ते रेकॉर्डिंगचं आलं.
होय काय?
हम्म
हा हा हा
मग ते टास्क झालं तुमचं पूर्ण, ते पण रेकॉर्डिंगचं.
नाही ते चालूय अजून.
हा हा हा
मग मी दहा मिनिट झाल्यावर कट करून आणि लावू का तुम्हाला?
हो लगेच लावू नका लगेच लागत नाही जरा वेळाने असं, हो म्हणजे असं व्यस्त दाखत
दाखवल हा तेच होईल.
हा काय उद्या तरी तुम्ही एक दोन परत उद्या जरी केले माझ्या बरोबर पाच तुमचे कॉल तरी होऊन जातात.
हा हा. नाही आता एक थोड्या वेळ न का नाही अजून एक दहा पंधरा मिनिटां आणि मी तुम्हाला बघते लागतय का? म्हणजे होऊन जाईल मग आणि तुमचे ते एकशेऐंशी मिनिट ते आणि पूर्ण झाले तर आणि राहिले नाही.
हा
असं पण व्हाय लागलं ते दोन तीन
ह पण
ह माझ हो खूप दिवस झाले पण अजून तसं काही दाखवलं नाही मला एकशेऐंशी. कंप्लेट वगैरे झालं का.
तुमचं एकशेऐंशी मिनिट पूर्ण झाले नसतील बहुतेक मला पण आता आत्ताच मी चालू केले दोन तीन दिवस झाले आणि मला पण काही काही जण कराय लागत का नाही त्यांना एकशऐंशी मिनिट पूर्ण झाले आहेत असं दाखवाय लागलेत म्हणजे फोनच लाग झालेत मला.
हा हा अच्छा.
आणि मी इकडून लावलं तरी लाग ना आणि माझ पण मधूनच कटवाय लागलेत नाही तर वेस्टच हाय हे आहे असंच दाखवायला लागलेत. असं झाले काय आहे काय माहीत आता ते उद्यानी सुट्टी लागली ना आणि काय पण प्रॉब्लेम आला तर ते राहणार तसंच.
हो‌ ना हो नाही तस शक्यतो होत. ट्राय करून बघायचं.
हा हा तेच की.
हम्
चालतय मी आणि करते काय तुम्ही आता कधी फ्री असताय?
मी करते तुम्हाला मेसेज.
हा हा मला करा काय आठवणीन थोड्या वेळ जरी फ्री असला का नाही करा मग मी फ्री असेल तर तुम्हाला मग करते लगेच मेसेज.
हो चालेल.
हा हा ठेवु काय
हो हो
हा ह